हॅलो.
हॅलो.
हॅलो.
मला आवाज नाही येत.
हॅलो.
हॅलो.
हा बोल की.
हा बोल, काय कराल्यास.
हम्म.
हॅलो.
हा.
तुझा आवाज नाही येतये गं.
रेंज मध्ये ये कि जरा तुझ्याकडचं प्रॉब्लेम हाय.
हां बोल... हॅलो
आ...
बोल कि
हा बोल मला याय लागलाय.
हा यालाय जरा मोठ्यान बोल.
हा बोल
हम्म काय चाललंय??
आ चालंय बसले.
हम्म... मग जेवण??
जेवण झालं. पाडवा झाला परवा पाडव्याच काय सण घरीच साखरेची माळ बनवली. साडी पण छान नवीन आणली. होय काठी पण नवीन आणली.
आम्ही पुरणपोळ्या केल्या.
होय..
काय???
आणखीन काय?
काय नाही...
आणि
काय?
ऐकू ईना.
हॅलो..
हॅलो.. हॅलो..
हां बोल की.
आम्ही श्रीखंड पुरी बनवली होती.
हां आणि??
आणि काय मसाले भात
हम्म आम्ही पुरणपोळ्या केल्या होत्या.
हा.
मग काय नाही बघ.
आता लग्नाची खरेदी आणि करायचीये.
होय कुणाच्या?
व्हय अ मुलाचं लग्न आहे आमच्या जाव च्या मुलाचं लग्न आहे ते लग्नाची खरेदी हाय.
हा हा.. भारी हाय कि मग काय काय घेणार मग?
घ्यायच्यात नवीन साड्या. सगळचं नवरीचे कपडे वगैरे सगळ बरच काय काय खरेदी आहे..
व्हय भारी आहे की मग कुठं करणार हाय खरेदी?
खरेदी इथंच इचलकरंजी मध्येचं.
हां. मग काय आणि? कधी आहे लग्न?
आहे आजून एक आणि एक महिन्यानी आहे.
हा काय? कुठ करणार आहे? हॅलो!
हा हितच करणार आहे गं.
हा.
आणि अ पर जेवण बनवलंय, आजून जेवायचं आहे.
हा.
नी परवा पुण्याला गेलतो.
होय? का?
व्हय. सगळेजण गेलतो आम्ही आसच फिरायला. मग ते एक पाहुण्यांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम केला, परत मिनी बालाजीला गेलो.
हं.
मिनी बालाजी बघितलो, तिथून बारा मोटाची विहीर बघितली. होय. तिथं आणिक रस्त्यावरतींच आस मंदिर मस्त आहे ते मंदिर पण बघितलं.
हं.
तिथं आता नवीनच झालय. आता नवीनच मंदिर झालय गं.
म्हणजे भारी आहे की. फिरणं चालू आहे वाटतं?
होय होय.
हॅलो,
हा अस कार्यक्रम आहे म्हनल्यानंतर जायला पाहिजेल ना.
होय. मग आणि कुठं कुठ फिरलास?
हां. तेवढच बघितलं. पालीला पण जायचं होत. पण नाही झालं ना. वेळ झाला म्हणता ना. आलो मग आम्ही परत.
आता कुठं फिरायला मे महिन्यात?
मे महिन्यात बघू बालाजीला जायचंय.
हां?
हा. चालय बालाजीला जायचं बघूया.
बारा एक मग?
काय तुमचं काय काय?
हॅलो,
हा तुमच काय काय? तुम्ही कुठे जाणार की नाही?
आम्ही पण जाणार आहे. ठरवालोय अजून.
आणि काय?
काय नाही बघ. चाल्लय.
हा.
गणपती बसवता का नाही तुम्ही?
हो बसतो ना.
किती दिवसाचा असतोय?
अकरा, अनंतचतुर्थी
काय?
आनंतचतुर्थी पर्यंत असतो.
होय भारी हाय की मग.
अकरा दिवस रोज नवीन पदार्थ करायच
हो
मग?
ह मजेत असत्या.
चांगली गोष्ट
हा हा हा, तू ये की
हो येते की, तू पण ये आमच्यात.
हो हो.
आम्ही डेकोरेशन भारी करतोय, म्हणजे आमच पाच दिवसच हा आम्ही विकत आणतोय, म्हणजे पाच दिवसाचच असतोय आमचा पण आम्ही जास्त मोट्यान करतोय.
आमच आम्ही सगळ घरीच बनवतो. असे सगळे नव नवीन पदार्थ पण घरीच बनवते प्रसादाचे, परत डेकोरेशन पण सगळं घरीच असतय.
मोदक वगैरे काय? हॅलो.
हां.
त्या मोठ्या न बोल की.
हा बोलालो की.
हम्म, मग? आणी काय-काय करताय?
काय नाही हे एवढंच की म्हणजे सकाळ, संध्याकाळ आरती करायची हा प्रसाद सगळ्यांना, नैवेद्य
अ गणपती बाप्पा येत्यात त्या दिवशी खीर
होय खीर, मोदक हो-हो हो ते दोन्ही एकाच दिवशी असते आमचं.
होयं आमच्यात पण तसच असतय.
होय, मोदक, गव्हाची खीर
हो हो.
मग काय आणी?
गौरीला भाजी, भाकरीचा नैवेद्य असतो. होय भाजी, भाकरीचा नैवेद्य. आणि आमच्यात गवर असं-असं फुलोऱ्याची आणत्यात नंतर न म परत गंगा गवर दोन्ही आहेत अस म्हणजे त्यांना पण साड्या वगैरे नेसवायचं उभ्या गौरी उभ्या आहेत गौरी.
हां हां. भारी आहे की मग, आम्ही फक्त हेच बसवतो. म्हणजे ते नाही काय आणत फुलोरा आम तेच नुसतं बसवतय, गंगा-गौरी वगैरे काय नसतय आमच्यात
नाही आमच्यात ते आणायचं आणि परत ते आणलं की थोड्या वेळाने आम्ही साड्या नेसवतो, म्हणजे दोन्ही पण गंगा-गौरीला.
आमच्यात नस्तयं ते काय.
आमच का अस, हाय बाई
हम्म, मग गंगा-गौरीच्या नवीन साड्या तेन सगळं नवीन-नवीन आणत अशिला?
हो हो, हो वर्षाला नवीन असतय सगळं नवीन, सगळं फराळाच बनवायच गंगा-गौरीसनीं परत अ सगळ अस आ, म्हणजे सगळ्या धान्याच, फराळाच सगळं अस त्यांच्या पुढं ठेवाव लागतय ते.
व्हयं मोठ्ठ्यान असतय तुमच्यात
होय, आणि दुसऱ्या दिवशी पुरण पोळ्या करायच्या. जाताना आणि परत हो हो हो, परत घ गवर घालवताना आणि भाकरी आणि अ अळूची वडी वगैरे, असं आणि सगळं करायचं असतय नैवेद्य.
होय.
हां.
म
नाय.
मग नुसत कस करताय तुम्ही पाचव्या दिवशी नुसत, गंगा म्हणजे ते फुलवरा सह हे करताय काय?
नाही नाही नाही अ गणप म्हणजे ते छोट गण हे असतय
गनोबा
गनोबा, हा गनोबाच वेगळ विसर्जन करायचं गौरी सोबत आणि गणपती ठेवून घ्यायचा. गणपती आनंत चतुर्थीला.
हा भारी हाय, तुमच अकरा दिवस सेवा करायला मिळत्या.
अगदी अनंत चतुर्थीला आम्ही नदीवरती जाऊन सगळी जण आम्ही घरातली त नदीवर जेवण व वगैरे घेऊन जाऊन विसर्जन करून, मज्जा करतोय आम्ही. म्हणजे तसं, बाप्पा जाताना जरा दुःख पण होतय.
होय
वाईट वाटतय पण
म्हणजे ती आ परत घरात आल्यानंतर म ती जागा बघू पण वाटत नाही.
होय सगळं घर सगळं शांत झालं अस सुन्न वाटतय आता घरातून कितीतरी माणसं गेल्यात अस होतय.
होय, एक मूर्तीच बसवतेय आप पण, पण कोणतरी माणूस असल्यासारखं वाटतय.
एकच नाही, एक माणूस नाही अस सगळ घर भरल्यासारखं असतय, बरेच पाहुणे असतात. असं वाटतय म्हणजे, अस नस तय खर तर आपण घरातलेच असतो, पण गणपती आल्यावर ते तस वाट तय, घर भरल्यासारख वाटतय अगदी. किती काय काय गणपती बाप्पाला करायच किती करू आणि किती नको अस असस् स हो
भारीच वाटतोय तो सनिक
हो
मग मग काय आणि
हा हाय ना एक दिश श्रावण महिना आल्यापासून सुरुवात सगळी गडबड गडबड गडबड गणपती बाप्पा येणार
होय नवीन वर्ष सुरू झाल की आधी कॅलेंडरमध्ये गणपती बाप्पा कधी येणारये तारीख बघितली जाते.
होय होय होय.
आम्ही त आमचा वाढदिवस पण बघत नाही आधी गणपती कधी येतोय ते बघतोय.
हो हो आमच्यात पण तेच असते आमची मुल पण तेच करतात.
भारीच वाटते खर
हो
हम्म मग
मग काय गणपती झाल्यावर दसरा
होय दसरा दिवाळी
हा दिवाळी
सगळे सण सुरू होत्यात
ह सुर होत
आता तर सुरू झाल
बय सूरु झाल की आता अक्षय तृतीया येनार अक्षय तृतीया पण होय वाढ वढलांच सण आहे त्याला पण पोळ्याचा नैवेद्य ठेवा करायच असतोय.
होय आपल्या सगळ्या परंपरा ये इथल्या किती भारी वाटते ना.
बर
ह हम्म मग
आणखीन काय आता अक्षयतृतीया झाला की मग भेंदूर येतो.
हा
आम्म
जेवणार कधी मग?
जेवायचच आता एक आणि थोड्या वेळाने मुला आली की जेवायच.
हम्म चालतय मग ठेवू काय?
आस हा
चालतय हा बाय